हा बोला ना.
शंभर रुपयालाच छान छान हाईत ना तिथं?
हो, हो तिथे हो कोणतं पण घ्या. मग यांनी मुलीने घेतलं, भाची होती तिने घेतलं, वहिनीनीने घेतलं.
हा होय मी पण परवा गेलेले तेव्हा ते असं ठु वगैरे भरपूर म्हणजे छान छान आहेत व्हरायटी.
हा, हा.
व्हय कनई? वरच्यावर गेलं की. घेऊन यायचं एवढं काय वाट वाटत नाही खरेदी करायला. ते कायम अवेलेबल आम्हाला कायम अवेलेबल असतंय.
हा, बरोबर आहे ना.
म्हणून. असं म्हणजे एवढं काय वाटत नाही हो. घ्यायली नंतर कधीतर
हा तेच ना
मला जरास आणि बरेचसे लोक बाहेर न येणारे खरेदी करतात खरं
ब बाहेरून येणारे बरेच लोक खरेदी करतात. तिथ तिथल स्थानिक लोकच माया मते कमी खरेदी करत असतील बाहेरन येणाऱ्या लोकांचे जास्त त खरीेद्या अस ते महालक्ष्मीला
बालाजी वरून होय बालाजी वगैरे तिकडून आले की इकडे येतातच ना त्यामुळं बरीच सॅटरडे संडे वगैरे अशी गर्दी असते बघा महालक्ष्मीला आता तर फुल्ल गर्दी उन्हाळा असून पण बघा सुट्टी असते, त्यामुळ ओ होय प्रसाद घेतला का नही.
हा आ प्रसाद घेतला ना
होय काय हा छान अस तना प्रसाद पण म्हणून म्हटलं
हो हो प्रसाद घेतला.
हा हा बाहेरून येणाऱ्यांसाठी शक्यतो असतोय. म्हणजे दर्शन रांगेत आतून दर्शन घेतलं तर ते भेटतय पास फक्त मुखदर्शन कर हा तेच की तुम्ही तेवढ्या लांबून आलेलं हा तल्यावर रांगेतूनच दर्शन ना स्थानिक लोक कशी तिथल्या तिथं मुखदर्शन फक्त घेऊन जाणारी असत्यात ओ एक एक रोज येणारे पण असतात. म्हणजे तेवढंच मुखदर्शन घेऊन जायचं, असं रांगेतून कोण घेत बसत नाही. कधी तर हा दस ऱ्यात म्हणा असच तेवढी गर्दी असते, ओ तेव्हा जातात इथली लोक तेव्हा असतात स्पेशल डे अनिव्हर्सरी, बडे वगैरे असेल तेव्हा कोण पाहून आल्या असेतील तरच की म्हणून म्हटलं अम पण कधी नाही पण एकदा गेलेलो आम्ही
हो का
हा म्हणजे असंच सगळ्याजणी गेलेलो मग आम्ही कधी कुठे आहे ते पण माहिती नाही कसं असतंय काय हा हा म्हणून म एकदा गेलेलो पण आम्ही काय शक्य ते तस पास वगैरे घेतच नाही का तिथले स्थानिकच आहे म्हटल्यावर कशाला? परगावच्या लोकांसाठीच असत ना तो
हो बरोबर आहे ना.
हम्म म्हणून म्हटलं. मी एकदा तेवढं आम्ही गेलतो ते पण कसं असतंय आपण इथले लोक आहे आपल्यालाच माहित नेमकं कुठं असतं हे सुद्धा माहिती नव्हतं. म्हणून मग हा म्हणू मग आम्ही एकदा मैत्रिणी वगैरे सगळ्याजणी गेलेलो, चौघी जणी होतो. तेव्हा जाऊन प्रसाद वगैरे घेऊन आलतो, मग त्याच्यावर परत काय नाही खरं गेलो आम्ही. आता लाडू वगैरे असतात बाहेर. प्रसादाला. ते हा ते तेवढे घेऊन यायचे मग. आता जस्टच पंधरा दिवस झाले असतील मी जाऊन. हा, होय. शुक्रवारी मुलगीचं स्कूल तिथंच आहे ओ जवळ आहे.
हो, का?
हा मीटिंग वगैरे पाच मिनिटं आहे तीथून फक
ह मग चांगलंय त्या निमित्ताने तुमचं जाणं येणं होतंय.
तेला आठला वगैरे मीटिंग केली की सकाळी सकाळी जाऊन पाया पडून यायचं फक्त. असं ते जवळच्या जवळ तेवढ्यात त्या एरियात गेलेत तर मग जाऊन यायचं. परत कोण जातंय तेवढ्यासाठी. होय ना. वेळ काढून हा आणि काय सका सकाळीच मिटिंग अस ते आठ ते नऊ वगैरे उन्हाच्या आधी दर्शन पण घेऊन यायला होते रिटर्न. काय वाटत नाही मग होय. परवा पण गेलेलेत. तेव्हा छान दर्शन झालं काहीच गर्दी नव्हती. डायरेक्ट दर्शन रांगेतून आतपर्यंत गेले मग. मी पण हा म्हणजे गर्दी न तिला एक एकदा तरी पण दर्शन रांगेत तून जायला लागतंय पूर्ण घरटे हा मग गेले ते काय गर्दीच नव्हतं ते आजपर्यंत डायरेक्ट गेले मग म्हटलं चला दर्शन तर झालं म्हटलं आल्यासारखं छान. अगर गर्दी असली की कुठं काय थांबू पण देत नाय तो ढकला, ढकली होय होय म्हणून म्हटलं आणि काय?
हु काय नाय बाई बाकी तुमचं काय झालं नाय झालं भरून भरून झालं.
व्हय बरंय बाबा आमच्याकड परवा आता पाण्याचा प्रॉब्लेमय
व्हय भरून झालं म्हणजे सगळं नाय झालं वरती टाक्यांमध्ये लावून दिलं मी आत
हा, हा भरते आता ते काय ऑटोमॅटिक आता आमच्या इथ सध्या टँकर घेयच चालूत बघा पाण्याची होय पूर्ण म्हणजे एरियात पाणीच नाय ना सगळे घरपची बोरिंगऐत मग आता सगळ्यांचं बोरिंगच पाणी कमी येत एवढ्या उन्हाळ्यात कुणाच तर चुकूनच असत होय मग रोज टँकर घ्यायचे विकत पाहिजेलयत तेव्हा काय करणार परवडत नाही. खरं काय करायचं पाणी तर हवं ना मला तर दिवसाला तीन लाग त्यात बघा
हो ना
हम् तेच कि पाण्याचा प्लंटला लागतात त्याला वेस्टेज पाणी खूप जातय हो
म्हणजे तुमचं हो का
हा
म ते वेस्टेज पाणी काय करतात तुम्ही?
आम्ही सध्या तस झाडांना वगैरे सोडलय, थोडं भरून ठेवतोय टाकीत वगैरे कशांला तरी येतयना हातपाय धुवायला, कपडे वगैरे धुवायला आता कनस्ट्रक्शन चालू आहे त्याला घरी येतय. मी एक-दोन टाकीतने भरून ठेव राहिलेला मगं वेस्टेज हाय क्या असंच की सगळं गटरीलाच की. कुणाला पाहिजे असल तर घेऊन जा त्यात मुळ खर्चाला वगैरे काय अ एवढं तरी वापरणार कुठं ना हजार दिड हजार लिटर ते काय थोडं पण जाईत नी हो. हजार-हजार लिटर जाते म एवढा स्टोरेज तरी कुठं करणार रोच्च आणि काय घरी काय एवढं वापरणार आहे कपडे वगैरे धुवायला किती वापरणार आहे असंच असतं क वाया जाते होती गटरीलाच जाते पाठीमागला.
नाई वो काहीतरी करायला पाहिजे ना त्याचा असं.
पण काय त्याचा असं घेत नाय ना पा उ म्हणजे भांडी वगैरे पण पांढरी पडतात. वेस्टेजच असत ते पाणी जास त क्षार असते ते कशाला चालत नाही.
म्हणजे तुमचे असं जार असतात का विकायला?
लोकं येऊन घेऊन जातात. ते कॉईन टाकुन
हो का?
जे आपण विकत आणत नाही का ते
हं हं हं कॉईन-कॉईन टाकून घेऊन जातात.
पहिला कॉईन टाकून घेऊन येते बघ आता तो मोठा प्लॅंट आहे.
हां हां म्हणजे कित किती दया दहा रुपयाले? किती प
वीस लिटर- वीस लिटर हा तो जार एक वीस लिटरचाच असतोय ना, हा दहा रुपयाला वीस लिटर भरते.
जात अस
हा नाई -नाई त्यांचेच जार असतात. जाार आपलंच हां फक्त येऊन घेऊन जायाचं. पाणी पाच रुपयाला दहा ली तर दहा रुपयाला वीस लिटर. अस असते हा मग. ते कसं सकाळ संध्याकाळ वगैरे संपेल तवा मशीन चालू करायचं. टाक्या वगैरे भ-रायची त्याला क्लिनिंग असतय, त्याला पण आहे मेंटेनन्स वगैरे ते कराय च आठ दिवसाला वगैरे सगळं आस होतय ते हम्म मगच तस दुपारच झोपायला पण नाही भेटत ना कोण कधी पण येतेय.
आं तुमच्याकडे कसं बोरिंगच पाणीये ना म्हणून आमच्या कडे बोरिंगच पाणी नाहीये ना आम्हालाना आमचा इथे कोणाला बोरिंगला पाणीच लागत नाही.
होय हित आता व आमच्या इथ ऐवढी मो -मोठ्ठी वस्ती हाय तरी पण सगळ घरपती बोरिंग हाय
नाई आमच्याकडे नाही बोरीगंला पाणी लागतच नाइ इथे आजूबाजूला कोणाचा
होय आता आमचे चारशे फूट आहे तरी सुद्धा पाणी कमी आलय. बघा आता पंधरा वीस दिवस झालं अ पूर्ण विकत घेऊन पाणी चालू आहे.
हो नां
हम्म मग काय करणारा आता गिऱ्हाईक पण असतय पाण्याला भरपूर बंद पण ठेवून चालत नाई मगं
म असच असतो धान्य हुं एकदा धान्य स्टार्ट केलं की तो चालू करावाचं लाग
हां व लॉस जरा झाला तरी चालतय थोड दिवस
हो हो म माझं असंच झाल होत ना मनुक्याचे मागे ना खूप सोसताव त्यांचे विमानात स्वस्त मिळायचे. हा. हो आता या वर्षी ते नाही का पावसामुळे द्राक्ष चालू झाली. हा.
आय आधी मधी अवकाळी वगैरे पडल की तुम्हाला पण प्रॉब्लेम येत असलं?
हो.
प्रत्येकांचे प्रॉब्लेम्स् वेगवेगळे ना, प्रत्येक फील्डमध्ये?
हो ना प्रत्येकाचे वेगळेवेगळे प्रॉब्लेम. वेगळे वेगळे हे
तेच की. इथं आम्हाला पण जास्त ओळखी नाहीत इथं म्हणजे टँकर वाल्याला सांगयला लाग ते सारखं या संपत आलय पाणी तर काय करणार मग. गर्मीनं लोकांना आधी लागतय भरपूर. आणि पावसाळ्यात वगैरे पाणी असतंय त्यामुळं कस्टमर कमी असतंय. आणि उन्हाळ्यात पाणी कमी आणि कस्टमर जास्त. सगळं सिच्युएशन उलटी असती. त्यामुळं
असंच असतं चाल
होय. तरी ओळख झाली बरं झालं बघा. मागच्या टास्क ला ते तुम्ही म्हणत होता ते लोकविद्याच का काय ते काय कोण ओळखीचेच नाहीत. कस विचारायचं काय म्हणून मी ते राहिल बघा.
हा नाही मी विच मी काय केलं मुलांना दाखवलं मुलं सांगतात. मुलांना बरच माहिती झालंय ना हा. हो. हम्म.
त्यामुळं काय? हम्म हम्म म्हणजे आता कसं क जरा ओळख झाली की आपण काय प्रॉब्लेम आला तर विचारू शकतोय हो
हो बरोबर आहे
म्हणते ते आधी-कधी कुणाचीच काही कॉन्टॅक्ट नव्ह त्यामुळे विचारणार कसं कोण सांगेल नाही सांगेल सगळीच अशी काही फील नसता असा तो मनमोकळी सांगणारी पण नसतात ना म्हणून म्हटलं विचारायचं तर कसं? असं ठीक आहे चालते करते परत तुम्हाला हा हा
त्याच्या पॉलिटिक रेडी आहे नाय कार्यक्रमावरून